हॅलो आवाज येतोय? हो बोल ना. जेवण झालं का? हो झाल. तू काय करतीय? मी काही नाही बसली आहे ग. मग तुझा क्लास होता आज. गेली नाही तू? नाही जातीय ना आता थोड्या वेळेने जाईन ना.
का बरं किती दिवस सुट्टया होत्या तुला म्हणे या साईटमध्ये. हो पाच सहा दिवस सुट्टया होत्या. आता जाईल मी आजपासनं.
का बरं सुट्टया होत्या? अरे त्यांना बरं नव्हतं ना त्याच्यामुळं सुट्टया टाकल्या होत्या. अच्छा तो गव्हर्नमेंटचा क्लास- - केला होतां का ग अगोदर पहिले? हो.
केला होता ना पंधरा दिवसाचा होता तो. पंधरा दिवसाचा होता का? हो. मग सर्टिफिकेट वैगेरे काय भेटलं होत? हो भेटलं सर्टफिकीट भेटलं मला, पण म त्याच्यात फक्त प्रोडक्ट वगैरे नाही भेटले होते बा कि सगळ अस्थित झाल मला येतं पण आता बीस
ठिकाणी ते प्रोडक्ट दिले होते.
हो पण आता यांनी नाही दिले. हे यांनी ठेवून घेतले ना प्रोडक्ट. हो दिली होती रिटर्न फी पण दिली होती.
आणि आता या क्लासला किती पैसे भरले तू? आता या क्लासला साठ हजार रुपये. काय काय म्हणजे?
बेसिक टू अडव्हान्स सगळ. आसं एवढं? हो. आणि मग सर्टिफिकेट देणार आहेत का मग? हो.
म ते डेमो वगैरे घेती का? कोणासोबत किंवा काय काय - नाही? हो घेती ना. घेतीय का? अ तिचं नाव काय का काय आय डी बीय डी आहे का तीची इं
नाही -नाही.
बरं ठीक आहे. असेल तर मला पाठवशील नाही का? कारण मला पण क्लास करायचा होता. त्याच्यामुळे म म्हंटलं एखाद्या वेळेस विचारून बघू कोणाच आहे काय काही नाही.
हो - हो. नाही का? हो. आणि तुझ्या ऍडमिशनच काय झालं? ॲडमिशन नाही घेतलं अजून. घ्यायचंय आता. आता तुमचा रिझल्ट लागला का? नाही. आता लागेल ना? थोड्या दिवसांनी. बर ठीक आहे पण मग रिझल्ट लागला का मला फोन कर. माझ - माझा पण चेक करायचा होता ना? हो चालेल - चाले
ठीके ठीके. अजून काय म्हणतेस? काय नाही तू म्हण काय म्हणते. काय जेवली तू आज? मी आज काय जेवली? बटाट्याची भाजी - पोळी खाल्ली.
अच्छा! मग कधी येणार आहे इकडे. आता यायचं चालू आहे. धोंडा आहे ना? धोंड्याच वाण देणार. हो का? हम्म
तुमचा झाला का धोंडा? नाही ग आमच्याकडे आता हाये, कधी,, दोन दिवसा अच्छा, तुझी बहीण येणार असेल ना, हो. काय काय प्लॅनिंग केले काय काय प्लॅनिंग केलं, अगं डेकोरेशन करायचंय आम्हाला तर थोडं तर सांगते का कसं करायचं काय करायचं काय नाही, अगं ते आता नवीन नवीन ट्रेंड आला आहे बघ ना, केळीच्या पानाचा फुलं वगैरे परत एंट्री कर, त्यांचे फोटो वगैरे घे, सगळ्यांच औक्षन कर.
व्यवस्थित सांग ना थोडं समजून, म्हणजे त्या प्रकारे करेल मी.
हे बघ, भिंतीला काय कर अ ते अधिक मासाचं नाव असेल ना ते जोडीचं नाव वगैरे लाव, हां हां, त्याच्यानंतर तर मग तुझ्याकडे काही फुलं वगैरे असेल ते भिंतीला लाव, असं चांगली सजावट कर, परत खाली फुलं आन, आपल्या बाजारातून, त्याचं डेकोरेशन कर, परत ते काय काय वस्तू देतात ते खाली सजव, रांगोळी काढ हे कर ते कर.
अच्छा, इस्टला वाटलं तर रील्स पाठवते, काय काही नाही हो हो ठीक आहे.
चालेल मग ठेवु का, काय लागलं तर फोन कर, हो हो चालेल ठीक आहे.
ह